हॅलो बोल
आवाज येते का नाही
हा येतो
हा बरच वेळे झाल मी हलोल म्हणायला लागले
नाही आत्ता लावला ना मी
हा बरर काय चाललंय आवडलं का
हो वद्ल क जीवनल इ उपय रुपय तयारीत
ह हा हा अगं आता सगळीकडं विठ्ठलाच पंढरीची वारीच सुरू आहे ना
हम्
हम्म आता आषाढी एकादशी येणार
हो
अशाडे काका तशी जवळ आली ना आता
हम्म
माता लाखो भक्तांची पायवारी सुर झा आणि सगळ्यांच नाम जप काय असते विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल
हम् आणि त पा
हो आं
इथेथेड माझी पालखी पण असते काय
हो सगळे जे भक्त असतील ते काय म्हणते विठ्ठल विठ्ठल जे हरे विठ्ठल
हा आणि मग प्रत्येक गावात त्यांची मंदिरात राहायची सोय करतात
हम्म
हा मग प्रत्येक आता आपले जे काय असेल ते आपण त्यांना वाढायचं एक वारकरी आणून
हम्म पंढरपूरची वारी म्हणजे काय माहितीय का फक्त चालायचं नाही तर देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर असं अडीचशे किलोमीटर चालावं लागतं
हो चालतच असती ना पालखीची
आणि वारी म्हणजे मनाची सुद्धा सफारी होते ती
हो
संतज्ञा
हम्म ठराविक मुक्काम असतात त्यांचे आणि घरोघरी वारकरी आपलं आपल्या आयपतीीप्रमाण त्यांना एक एक वारकरी आणनून जेवायला घालायच असतो तमुळे ते सगळ्यांची जेवण सय सोय होती
तर संत तुकारामांनी सातशे वर्षापूर्वी ही परंपरा सुरू केली ती अजून चालूच आहे न
होय कायच
त्यांचा उद्देश एकच होता की समाज एकत्र राहावा
हम्म हसाठी
म्हणजे जातीभेद मिटावा ह्याच्यासाठी आणि विठ्ठलापर्यंत जायचं मग जाती भेत मिटवून सगळं राजा रंक गरीब श्रीमंत सगळे कसे एका दिंडीमध्ये असते आणि एका ताटात जेवून जेवतात ते
होय आणि ते बायका सुद्धा ते तुळशीच रोप घेऊन डोक्यावर
हो डोके ओके इथं कोणी लहान मोठा असं कोणी नसते भेदभाव नसते ह्या जातील लाग जातटला बायका पण डोक्यावर तुळशी घऊन जात असतात विठलाची मूर्ती असते रुक्मिणीची मूर्ती
होय आणि ठराविक चालून चालून त्यांचे अ प्रत्येक गावात उतरायची सोय केलेली असती.
हा वारी मध्ये काय असतं माहिती का चालायचं असतं पायी चालायचं असतं. तर रस्त्यावर आणि विठ्ठल विठ्ठलचा घोष चालू असतो.
हम्म
हम्म कीर्तन, भजन, हरिपाठ, अभंग अ तोंडामध्ये पांडुरंगाचं नाव असत. नामजप असतो, चिपळे असतात हातामध्ये
ह
अ तिथं सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात.
हा
पाणी देतात आनंदाने कोणी उपाशी राहत नाही वारीमध्ये एवढं सगळी गर्दी असते.
कम असेल ते जेवायला नेतात आपल्या आयपटपमाण जेवायला घालायचं.
हम्म
ए
सकाळी उठायचं आंघोळी करायचं नामस्मरण करायचं. तिथं मोबाईल नाही टीव्ही नाही काही नसते सगळं नुसत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
विठ्ल विठ्ठल नाव सारखं मुखात -
गावातून शेतातून चालताना शेतकरी पण उभा राहतो.
हो
वारकऱ्यांना पाणी दहीभात देतो भाजी भाकरी देतो.
हो
हम् सगळेजण आपापल्यापरीने जी सेवा देऊ शकत.
हम्म जिते पाहिजे तीते मुक्काम आहे म्हणा तास दोन तास
हो
तिथं सगळे वारकरी मग प्रत्येकानं आपआपले. अप्रमाण एक ब न्यायताण जेवायला घालायचं. मग त्यांच्या जेवणाचे असं कोडं पडतच नाही त्यांना कुणी पण जेवायला नेते.
हा तिथं म्हणजे अ मोठी माणसं पण असतात आणि छोटे कामगार ते वगैरे ते सगळेच असतात असं काही म्हणजे, हम्म! आणि सगळं वळीन चालू असतं अगदी म्हणजे. पण आयोजित केलेलं असतं तशा प्रकारे ते दिंडी सुरू असते.
ते नेहमी अ त्यांचे मुक्काम असतात ना.
हा जिथे राहते तिथे स्वच्छता ठेवतात. घाण करत नाहीत कुठं. हम्म!
नाही नाही. त्यांची सोय केलेलीच असते गावकऱ्यांनी.
हो आणि एवढ्या पावसा पाण्यात ना सुद्धा ते जात
हो पावसा पाण्यातन सुद्धा चालतात पावसा आला तरी चालायचं.
हम्म! फक्त तोंडामध्ये एकच नाव म्हणजे फक्त विठ्ठल, विठ्ठल
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.
सगळ्या भाषातली माणसं एकत्र येतात आणि माऊली माऊली एकमेकांची
ह ज्याची ज्याची भक्ती आहे ती कुठलेही समाजातले सगळे ज्याला जावं त्यांना तिथे जावं. असं नाही की अमक्याने अमक्याच जातीने गेलं पाहिजे असं नाही.
तुका म्हणे एक जागा भक्तांची राहत देव भेटेल सगळ्यांना हात. साहे लाभ. हम्म! आजच्या काळात की नी वारीची गरज आहे.
हम्म! मग मला वाटतं इ ते पंढरपुरात मगं एकादशी दिवशी पोहोचतात काय कि तिथं.
हो हो. आता कसे सगळ्यांना टेन्शन असते. मोबाईल असते. स्पर्धा असते. हेच्यातनं वेळ काढून लोक जातात तिकड.
होय.
पंधरा दिवसात आपल्याला वारी करायला मिळते.
हम्, हम, आणि वारकऱ्याच रिंगण असतं ते बघितल्यास का गं तू?
हो बघितलं की रिंगणच.
गोड असतो तो, असो गोड असतो. त्याच रिंगण करतत.
हम्म! पंधरा दिवस आपल्याला समजा जायला जमलं नाही या आषाढी महिन्यामध्ये तर आपण हरिपाठ म्हणयचा कुणाला मदत करायची, खायला, प्यायला घालायचं, स्वच्छता ठेवायची.
गं जिथं मुक्कामी आहेत तिथं घरोघरी त्यांची सेवा करतेतच जेवायला. काय जे आपल्या घरात आहे, ते भाजी-भाकरी काय जेव असेल ते वाढतात.
हम्!
हम्म! त्यांची गैरसोय होत नाही.
हम्म! म्हणजे आषाढीला गेलं पाहिजे. ह डोक्यावर तुळस वगैरे घेऊन जातात बायका.
घेऊन जात्या डोक्यावर
हम्म! आणि नामजप सुरू असतो विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल.
नामजप. करतोच.
हम्म! विठ्ठल आपली वाट बघत असतोय तिकड कमरेवर हात ठेऊन. किती विटेवर वर्ष अठ्ठावीस युगे तो विटीवर उभा म्हणून सांगितलंय
होय
हम्म म्हणजे बघ
अठ्ठावीस युग झाले त्यांचे विटे र उऊबा आयतो
पण
आणि रुक्मिणी तू ती म्हणती पंढरी सोडल चला विना विती रुकुमाई वि त्याला तर विठ्ठल म्हणतो तुला कुठं जायचं जाय तिथ मी येणार नाही मी कटेवर उभा आहे भक्तासाठी पाठीमाग आहे रुक्मिणीचं देवळ आहे इथ पंढरपुरात
हम्म हम्म हम् ह हो
ती म्हणती म म नाही आहे लोकांच्या भक्ती राहिली नाही पहिल्यासारखं
हम्म.
आता आपलं हे काही नाही आपण पंढरी सोडून जाऊया म्हण. त विठ्ठल म्हणत नाही मी उभाच आहे.
हम्म भक्तांची वाट उभा आहे माऊली माऊली म्हणतात सगळेजण.
ह् पंढरपुरात मंदिर आहे.
हो हो हो.
ह.
माऊली माऊली माऊली माऊली सगळे माऊली म्हणतात एकमेकांना. आवलीचा नामघोष असतो. आणि गाणं पण आहे ना विठ्ठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर म. ती विठ्ठलाची.
हा मावी ते मूर्ती विठलाची.
हा सगळ्यांच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सगळं म्हणजे पूर्ण वातावरण विठ्ठ. थलमय.
विठ्ठलमय होऊन जाते.
हम्. सगळीकडे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा नामघोष सुरू असतो. पण मला एक आवडतं एवढं म्हणजे कुठल्या प्रकारचं. अ नियोजन नसतं तरी आपोआप ते वारी.
पंढरपुरात चंद्रभागेला तेवढी गर्दी असती.
हो नाही पण वारीच नियोजन कस अगदी ओळी न जात.
हो ओळीन जाणार आणि तुला सांगते. चंद्रभागेला स्नान करणार पुन्हा. हम्म लाईन धरणार इथे बच्या दर्शनाला.
हम्म.
असल भांडा भांडीचं काही नाही.
हो ना भांडणं नाहीत काही नाहीत एक कुप्यान.
अ सर ना माऊली म्हणून बोलायच एकमेकाला. मग पुरुष अशुबाई अस मावली.
सगळे माऊली लहान मुलगा असून नाही तर मोठ्या म. तर माणूस सगळे माऊलीच होते आणि एकमेकांचे पाय नमस्कार करतात.
सगळे संत एकमेकाला समजतात.
हम्म म्हणजे प्रत्येकाच्यात तुम्ही देव बघा असं सांगित.
हो आणि त्यांची ठराव गावं असतात. तिथं पालखी ठेवलेली असती. प्रत्येका. च्या घरोघरी मग ते वारकरी जेवायला नेतात आपल्या आपल्या ऐकाच्या प्रमाण त्यांना जेवायला घालायचो.
हम्म. सेवा करता व्यक्त.
हम्म सेवा करतात हातपाय सुद्धा दाबून देत. कोुणाला काय.
आणि तिथं तंबू पण ठोकलेले असतात आहे ना काय काय ठिकाणी वाटेमध्ये. तंबू टुकलेले असतात.
हो.
तळ पावसा पाण्याचा स्वयंपाक करतात मोठे मोठे तवे ठेवलेले असतात.
होय.
आपल्याला वा. जायला जरी नाही जमलं तरी आपण विठ्ठल विठ्ठल नाम जप करत राहायं. एकक नाही.
हम्
माऊली, माऊली म्हणायचं.
माझ्या वडिलांची वर्षाची एक मावातली एक मोठी एकादशी असते का नाय
हा
तेव्हा वारीला जायचे
हम्
आम्हाला सुद्धा जायला मिळायच की आम्हाला सुद्धा पाठवायचे.
हम्म हम्म हम सगळी माऊली माऊली माऊली म्हणतात.
हम्म कुणी वाळवण ी तर कोणी मंदिरात न राहतय कोणी कुठं राहत. अशी कुठेही माणसं झोपलेली असतत असं म्हणजे झोपायचे म्हणजे झोपतात कसले.
हा चालत ठीक आहे ठीक ये. क ठीक आहे हा ठीक आहे माऊली फोन ठेवते आता.
हम्म ठीक आहे